हॅलो.
कसेच.
मी बरी आहे तू कस आहे.
मस्त काय चाललंय तुमचं नाष्टा वगैरे झाला का?
जोरात बोल हा.
नाश्ता वगैरे झाला का?
हो झाला ना तुझं झालं की नाही.
घाला आताच दोन अंडी आणि दोन केळी खाल्ली.
होय का जिम जिम ला वगैरे जाततो की काय?
नाही असंच खातो सकाळ सकाळ हेल्दी डाईट खायची सोय आहे का मला म्हणजे. चाय वगैरे नाही पत.
हा हा हा हा ह.
कारण मला माहित आहे ज्याचे वाईट परिणाम होते त्या. आपल्या बॉडीवर खाली तुला माहित आहे म्हणजे. अ आपण जर अनुष्या पोटी जर आपण. चहा पिला ना तर मग. सिडिटी होय ते परत. ह. भूक पण आपल्याला लागत नाही परत ती चांगलं नसते ग चहा पिलेला सकाळी सकाळी.
हम्म.
म्हणजे आपल्याला आतून वेक करत फक्त बाहेर सवणसाला वाटतंय. एनर्जेटिक एनर्जेटिक पण. असं मस्त त्याच्यामुळेळ जवळजवळ. होती दिवसभर त्या चहा प्या चहा कधी. पाहिजे माहितय का खरं सांगतो कमी साखरेचा चहा पिला पाहिजे. आणि चहा पिला पाहिजे अ.
हा हा हां.
ह काहीतरी. खाल्लं किंवा रात्रीचा पिला तर ठीक आहे. चार पाच वाजता कारण आपण दिवसभर काय ना काय तर खालेलं.
हम्म.
शक्यतो न पिल्यालाच चांगलाय.
हा हा,
बाकी मग काय म्हणतेस.
जोरात बोल आवाज येत नाही.
आता येतोय का. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हा येतोय का आवाज.
हा हा येतोय कुणी इमर्जन्सी कॉल लागला. माझ्याकडून बोल.
ह तुमचा फोन काय ह्याला बंद पडायला आलाय काय
एकच मिनिट हा एकच मिनिट थांब.
बरं.
हॅलो.
हा.
हा बोल.
काय म्हणताय.
काय नाही नि म्हणताय म्हणून म्हणलेलं या फोन वरती नको. अ फोनवर आपोआपच हे होतंय जरा प्रॉब्लेम झाला या फोनचा हा इमर्जन्सी कॉल लागतो येसो येस.
बरं बरं असं ते बोलाता एवढा पण.
हम्म काय मग काय चाललंय.
काय नाही नि म्हणताय आता आता सगळी कामचहात.
हम्म.
आतानीवंत बसतलय.
हा हा हा हा.
मग काय कुठं फिराई वगैरे गेला नाही भथून.
नाही बघ ह्या वेळीस कुठेच नाही रानातली कामं चाललेली घरच्यां जची मग कुठेच नाही गेलो आणि परत काय अभ्यास. वगैरे चालले ऍडमिशन वगैरे केले एंट्रन्स होत्या ना कॉलेजचा तर मग त्या त्याचा अभ्यास वगैरे चाललेला म्हणजे ह्या वर्षी राहू दे आपलं. फिरायला जायच.
हा का माझं हल्लं काय ऍडमिशन एंट्रन्स तिला म्हटल्यावर
झालं झालं.
छान छान अभिनंदन अभिनंदन.
हा धन्यवाद.
मग राहनात काय काय काम चाललीली.
राहना तर बघ हल्लं लावले.
होय का आलेला चांगला दर आहे माहित आहे का? म्हणजे आता मागच्या वेळी आल्याचं उत्पन्न काहीत घटत. लय त्याच्यामुळे या वेळी आल्याला खूप जर आलाय.
हो का?
अ म्हणजे साठ रुपये पावशर आहे बाजारात मी कालपरवा इल वादारला कोळड मला साठ रुपये पाऊस शवर म्हणजे बघा कि अर्धा किलो एकशे वीस दोनशे चाळीस रुपये किलो न झालं अल्ल वायच मागलं.
बरोबर आहे हम्.
बााकी मग कामम तय.
काय नाही बघा निीवांताय बाकी तुमचेच काय चाललंय.
आमचं भागात तारामाव चाललंय शे आमच्या पण रानातली सगळी काम झाली.
आता म्हणतचोय आता काही पावसाचीच वाट बघायची डबली.
हा.
आता पाऊस कधी पडतोय काय माह पडला जरा एक. सत आठ दिवस आणि आता झालाय बंद.
हम्म बरोबर बरोबर.
मग काय म्हणताय.
काय नाही बघ निवांतच आहे आता कॉलेज सुरू होईल.
हां.
हम्म.
मग काय कपडे वगैरे घेतले का नाही कॉलेज चालू होणार आहे म्हटल्यावर
नाही ना आता म्हणजे आधी घेतलेलीच आहेत. ग आता बघायच तर थोडं थोडं साहित्य भरायला चालू करायचं म्हणजे परत कस. क हॅलो.
हा.
परत नंतर जास्त हे नको याला.
म्हणजे एकदमडो.
हा एकदम लोड नकोला बरोबर हम.
ह बरबर बरोबर आहे तस. तुम्ही रूमवरर राहणार का हॉस्टेलवरर.
बघू ना रूम हॉस्टेल नाहीच पण पीजी किंवा अ बघायचं कारण हॉस्टेल तर त्या दिवशी बघून आलो इतकं काय आवडलं नाही. आता पीजस बघायला जाणार आहे परत.
ह बरं बाकी मग अजून काय.
बाकी काय नाही बघ तुमच्याकडेच.
तुम्हाला बिर्याणीची रेसिपी येते ना चांगली बिरयाणीची
हा
बिर्याणीची रेसिपी की तुम्ही मागच्या वेळी बनवलेल ना ती मला विचारायची होती ह कशी बनवली मग ती सांगा कशी बनवली
बिर्याणीची रेसिप का हां बिर्याणी आता पहिल्यांदा कसं चिकन आपण जसं बनवतो ना
हा
हा तसं म्हणजे आता काय काही जण काय करत की विदाउट दही म मॅरिनेट करत नाहीत मग आपण काय करायचं अ मॅरिनेट करून घ्यायचं
हा
म्हणजे आला लसूणची पेस्ट नंतर काय म्हणतो आपण अ खडे मसाले असतात ना आता ते काय काही जण काय करते कि आपण भाज भाज्या शिजवतो
हा
त्यावेळीसच टाकते मग आपण पण तसच टाकायचं आणि नंतर अ चिकन मॅरिनेट करायला काय करायचं तुमचं चिकन जेवढं आहे तेवढं घ्यायचं एक कप दही घ्यायचं आणि त्यानंतर एक टेबल स्पून आले लसूण पेस्ट नंतर एक टी स्पून हळद घ्यायची नंतर लाल तिखट धनजिरे पूड नंतर गरम मसाला नंतर बिर्याणी मसाला असतो अ शाही बिर्याणी मसाला घ्यायचा त्याची टेस्ट म्हणजे अशी छान येते एकदम आणि मीट नंतर तेल टाकायचं थोडस दोन टेबल स्पून आणि कोथिंबीर आणि पुदिना ही सग सगळं चिकन मध्ये टाकायचं आणि मिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं हा का आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आता दोन कप नंतर काय करायचं आपण म्हणजे आपला आता किती माणसं आहेत त्याच्यावर आपण भात घ्यायचा म्हणजे बासमती घ्यायचा किंवा दावतचा
हा
हम्म धावत बासमती एक येतो तो घ्यायचा हा मग तो शिजवायच्या पाण्यात त्या त्या पाण्यात एक तमाल दोन तमालपत्र नंतर चार पाच लवंगा दोन वेलदोडे नंतर एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा नंतर मीठ टाकायचा ह ही सगळं आपण त भाजी जेपर्यंत आणि ती मॅरिनेट जर अस हे होईपर्यंत तोपर्यंत आपण इतर साहित्य काय ते सगळं चिराचिरी करून घ्यायची म्हणजे दोन मोठे कांदे म्हणजे पातळ एकदम पातळ कापून घ्यायचे दोन किंवा चार घ्या कारण कसं बरेचदा तुम्हाला माह म्हणजे आपण जे कांदे ततो नाही त्याला बरिचता म्हणतात ते
होय का
ह हा आणि दोन टेबल स्पून तूप नंतर थोडा पुदिना थोडी कोथिंबीर नंतर आणि हे घ्यायचं केशर किंवा मग दोन तेी स्पून कोमट तो जर चिमडभर हळत असं पण जाू शकत की आ केशर का घेतो कारण कलर याला केशरी पण टाकतो ना थोडस वरून
हा हा हा हा.
किंवा मग, हळद दुधात हळद मिक्स करून पण टाकू शकतो आपण. आता पहिल्यांदा काय करायचं चिकन म ते मॅरिनेट केलेलं साहित्य म्हणजे तुला साहित्य सांगितलं ना सगळं. ते सगळं नीट हम्म. आपण अ मिसळून घेतलेलं, ते सगळं किमान एक तास तरी ठेवायचं. किंवा मग जास्त एकदम अस ज्युसी पाहिजे असेल, तर मग रात्र बरं फ्रीज मध्ये ठेवलं तरी, पण चालतयं आणि उद्या सकाळी बनवायला घेतलं तरी. पण चालत नंतर पाण्यात कसं ते तुला मी सांगितलं. मग आपण जो भात शिजायला टाकतो, तो सत्तर ते ऐंशी पर्सेंटच शिजवायचा. नंतर त्याचं पाणी गाळून घ्यायचं. नंतर जाडबुडाच्या भांड्यात काय करायचं, मॅरिनेट केलेलं चिकन पसरवायच नंतर त्यावर तो अर्धा शिजलेला भात घालायचा नंतर त्यावर, तो आपण तळलेला कांदा म्हणजे बरीचदा तो घालायचा पुदीना कोथंबीर घालायची, तूप घालायचा आणि केशर -केशराच दूध घालायच किंवा, मग आपण जो फूड कलर मिळतो तो पण टाकू शकतो.
हा.
अ केशरी कलर म्हणा किंवा, मग हिरवा कलर एक येतो तो पण टाक असं त्यानी काय टेस्ट बदलत नाही, पण एक कलर आपला यायला टाकायचा.
साठी फक्त.
हा बरोबर नंतर उरलेला भात वरून परत घालून घ्यायचा परत पुन्हा परत तसच करायच तळलेला कांदा पुदिना कोथिंबीर तूप घालायचं. नंतर काय करायच? भांड्याचं झाकण काय करायच, घट्ट लावून घ्यायच त्या आणि तीस ते चाळीस मिनिट दम द्यायचा त्याला म्हणजे, आता दम देताना आपण काय करायच माहितय का कि एक तवा असतो कनय आपल्याकड, तो तवा गॅसवर ठेवायचा त्याच्यावरती पातील ठेवायच. आणि एकदम घट्ट झाकण लावून द्यायच, म्हणजे एकदम दमला पाहिजे भात त्यात. आणि नंतर गॅस बंद करून दहा मिनिटात तसच ठेवायचं आणि हलक्या हातान काय करायचं मग ती बिर्याणी मिक्स करून घ्यायची झाल, मग आणि मग ग चिकन किंवा हा, ठेवा मला काम
हा.